हा
हा नमस्कार ताई
हा नमस्ते कशा हात तुम्ही
मी मजेत तुम्ही कशा आहे?
हा मी पण ही मजेत
बाकी काय म्हणता, पाऊस पाणी कसं चाललं.
पावसाच म्हटलं तर आता पाऊस नाय आता हे जुलै महिना स्टार्ट झाला बघा त्याच्या एक दोन तारखेपासूनच तीन चार दिवस भरपूर पाऊस पडला. आमच्या इकडं
हो.
मजे सगळीकडच झाला मी इकड राहते इकड पण भरपूर झाला आमच्या इकडं चक्क तीन ते चार दिवस लाईट नव्हतं आणि पिण्याचं पाणी नव्हतं.
होय.
हॅलो
पच म्हणजे म्हणायला गेलं तर खूपच लेट झालाय ना ओ
हॅलो आवाज येतोय
हो येतोय.
काय बोलताय
म्हटलं पाऊस म्हणायला गेला त खूपच लेट झाला.
हा लेट तर झाला पण नेहमी पाऊस येतो त्यावेळेस कसय नॉर्मल असतो त्यावेळेस कधी काय प्रॉब्लेम नाय झाला पण ह्यावेेळेस पहिल्यांदा असं झालं की तीन त चार दिवस आमच्या घराची लाईटच नव्हती. आणि प्यायचं पाणीही नव्हतं कुठूनंतरी लांबून ऍडजस्ट करावं लागत. ते तीन ते चार दिवस खूप अवघड गेले आमचे
हो.
असं झाले. हम् नत काच
नाही प्रॉब्लेम येतच राहतो गवाकडे प्रत्येक पाणी बघा आता पाऊस जर पडला नाही तर पाण्याच म्हणजे अडचणी निर्माणच होतात तसच विद्युत पुरवठा जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढं उपलब्ध नाही राहत. त्यामुळे अशे अनेक प्रकारचे कारण आपल्याला म्हणजे हे करावत
हो तेच ना. आणि पाऊस तर पाहिजेलाच असतो ना.
रेंज मध्ये या ना तुम्ही थोडा आवाज कट होता कट होतो.
एक मिनिट समारे आता आला का?
हो हो.
हा हा काय नाही म्हटलं पाऊस तर पाहिजेलच ना आपल्याला पाहण्यासाठी मला तुमचा आवाज
पाऊस पडला तरच शेतकरी नाही येत असेल ना मी रेंज मध्येच बा. पाऊसच पडला नाही तर बघा शेतकरी लोक कसं शेती पिकवणार ना.
हम्म हम्म.
प्रत्येक गोष्ट महागच होत जाईल शेतकरी भाजीपाला म्हणजे परवठ. तितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात नाही झाल प्रत्येक गोष्टीचा भाव आपल्याला वाढणारच आहे.
ह. हो.
आणि त्यांचा हा स्टाईम आहे ना शेती करण्याचा
हा तेच ना फस् टाईम आहे.
पर्यावरण जर चांगलं राहिलं. आपल्याला सुद्धा हवा पाणी किंवा मग झाडांचे ऑक्सिजन चे प्रमाण खूप कमी होऊन जाईल. मान कस पर्यावरणावरच अवलंूनबन आहे.
हो मानवाचं जीवन पर्यावरणावरच अवलंबून आहे. हम्. णी हवा सगळं ऑक्सिजन वगैरे सगळ्या गोष्टी त्या गोष्टीच मानवाने रक्षण पण केलं.
आप का आता म मझ्या किती उऊजितो या. दुख स तोरीचा ू म्हणजे ते वृक्ष तोडून त्यांचे त्या खूप चां केलेलं आहे.
हो ते पण आहे बरोबर प मुलं पण
ांधण्यासाठी जंगल. ते उध्वस्त करू कुणाशी काय
हो
आवाज येतोय ना माडा.